हॅलो
हॅलो
हॅलो हा काय करतेये
काय नाही स्वयंपा करते तू
मी आलता आता क्लास वरून क्लास वून आलत म्हणलं लवकरच आपल्याला जरा हा आता चाललय बायर
हा ठीक आहे हम् ते अस उ्या एक्झाम असेल ना
नाही नाही उद्या कुठं उद्या शनिवार आहे
अा संडे
परवा परवा परवा
हां हां हां हां
हा काय करतेयस
बर का नाही स्वयप होते
हा हा हा पप्पा का सेकंड ला नाही वॉकिंगला नाही सामान आणायचंय ते आणायला चाललय
बर बर
ह अजून बाकीच कोणा आलेलं नाही मी चालतो लवकर मग चाललय मी प्ना टुपया किो घा
आ कि बसले ख
हा हा हा बडण केल्या ग त ना
दोज सुट्टी सॅटरडेस गेला
हा पर द दुसऱ्या शट दे म्हणून का
हा फोर्थ ला पला असते सुट्टी सेकेंड ला पण असते सुट्टीला
अच्छा
आज लास्ट पेपर होता तिचा इंग्लिशचा
ह तेच आज काय आहे ते क्लास मध्ये हो ते टी शर्ट घ्यायला सांगितले जात म साईज टी शर्टची
दिली का ना
नाही नाही.
हां.
उद्या उद्या मग उद्या लवकरच बोलवले क्लासला. मग आता तेच काही एक्स्ट्रा आहेत का नाही काही माहित नाही. पैसे टी शर्टला तेन हा नाही.
काय असल तर सांग पप्पा ना. पाठवतील पप्पां मं.
हा हा हा तेच हम्.
तू काही ह्या सॅटर्डे संडेला येणार नाहीस ना आता? एकदम संडेला.
कमीच होईल आता यना
ह.
तिच्या सुट्ट्या संपल्या का नाही? आरोहीच्या.
होते हो आताठरा हो तिला फ्रायडे फ्रायडे सॅटर्डे संडे पासून सुटीऊ तिला
हा हा हा
आणि आज ठेवली लास्ट पेपर हिचा सहा तारखेचा कॅन्सल के मुलाने आज ठेवलेली. आत्तानाही नंतर सुट्टी आल्यावर सोमवार, मंगळवार, बुधवार गुरवार सुट्टीच गेले आहे.
अच्छा. पूर झाला का नाही कमी?
हम हाय पाणी काहीतरी दिसत आता वारी आली.
हा आजही होती ना? गेलते का नाही मग दर्शनला?
नाही आपली एकटं घ्यायचं आलं की.
मग अजून आले नाहीत काय?
झाले प्रस्थन निघाले पालखीच.
मग तेच म्हणलं सकाळी गेले असतील ना? सोसाटच्या समोरून.
नाही आपल्या इकडून जातच जात नाहीत दुसरी जातात. आपल्याकडून तिकडून जातात आळंदी, देहू, चौक तिकडून.
देऊ कुठं मग? तिकड आळंदी, सवली फाट्यानी मॅक घऊचो असते ते.
हा तस जाते.
हो का? आपल्या इकडनं कोणत्या जातात?
ते नेक्स्ट मंथ मध्ये असतील ना. रात किंवा ते कराय त्यावेळेस हम्म त्यावेळे पूल बंद होत. जातच नसते पालखी त्यावेळे ते बंद होतात ना. त्यावेळेस ते म्हणून हितं गेली या रोडनं. आता कस महिनाभर पंढरपूर जाण पंढरपूर परत येणार.
हम् हम हम हम हम.
हम.
मग ती पुढच्या महिन्यात जी असती. ते आपल्या इकडनं मग कसे काय जाते? म्हगजे ते आळंदीला येणारे असतात काय?
हा येतात. आता पंढरपूरला जातात हम्म तेच आता महिभर अरे चालत जाता रे.
हा आणि ते पुढच्या महिन्यात परत येतात्य कार्तिके एकादशीला. तवा मग याात्रा असते आळंदीची. म्हणजे ते परत आली म्हणून.
नाही रे यात्रा आता कुठली आली यारआळंदीची?
हा पप्पाच म्हणलेली की कार्तिक एकादशीला असते म्हणून.
आसे
पप्पा म्हणले होते मला एकदा कार्तिक एकादशीच्या वेळ आळंदीची यात्रा असते.
अच्छा्ढ नाही कधी हे केलं.
हा.
यात्रा काम चालू राात ह्या महिन्यात मुशीची यात्रा मुगाची यात्रा बाळची यात्रा आई पण बोसरीची यात्रा.
नाही पण मुशीची यात्रा तिकड मुशीत भरत असणार नागेश्वर मंदिरच्या इकडं.
हम्म.
आणिन कोणती ती फॉरेस्ट सोसायटीे तो ग्रांड तो होता दाखवेल
नाही एवढं काही माती नाही पणस् खात आणि म ब चैत्र अमावास्या ला सगळीकडे यात्रा चालू असतात हम्म.
मुर्शीतली माहिती आहे आळंदीतली पण नाय ते आळंदीत तिथे आता नवीन बस स्टॉप झालाय तिथं होत असेल. ते मोठा ग्राउंड आहे ना तो. मोठा ग्राउंड आहे ना.
अडीच हजार असे न त्याला सगळ्या
ते रोड ला स्टॉल ते ना? म ते पोलीस स्टेशन पासून स्टॉल तया हे होत असतील ते एम आय टी कॉलेज पासून.
आपल्या इथड फाट चालू होत असल.
नाय नाय पोलीस स्टेशन पासून चालू होते ना स्टॉल. एम आय टी कॉलेज पासून ग तेथून चालू होत असतील. आणि पाळणं त्यांच्या ग्राउंड वर असतील.
होय.
इष्ट्रा हा
ह ह.
ते बऊ आता यात्रेला यायला जमलं तर.
सस्
हा हा हा
बघ प एक्झामच्या अभ्यासाची तयारी कर. गावाकडे आहता थोड्याेण करणार आहेस ना फोन.
हा हा.
आईच नाही आता करायचा फन थोड्या वेळाला.
हा आणि पाऊस झाला का नाही आज काही.
आज नाही रे आज पण नाही काल पण नाही एवढा पाऊसच नाही आता दोन दिवस.
पा पाणी कमी आला असेल मग नदीला का नाही.
हम्म ह मावला फोन आला का.
कोणत्या हा आ
माणू मामाचा आजचा फोन आला
काय म्हणला.
विचार होता काय चालय कसं चाललंचा अभिरायाचा अभ्यास हे ते.
हा हा हा
येणार जमल तर पुढच्या वेळेस तिकडच.
पुढच्या महिन्यात का बरं.
ते मोजतात मग असा
हा हा हा. आई.
तू पण करत जा कधी तर फोन. बाकी काय नाय, आता पप्पा येतील सेकन्ड हुन बारा एक वाजता. बोल कराय सागंतो तुला. टी- शर्टसच बोल मग त्यांच्याशी. हॅलो- हॅलो- हॅलो- हॅलो-